हा बोला मॅम.
हो, बोला नमस्कार.
नमस्कार मॅम.
हो अ मला कुंडलीबद्दल बोलायचं होतं. कुंडली हा कुंडली. कुंडली बदलचा माझा आजचा विषय होता तर तुम्हांला विश्वास म्हणजे ठेवता का तुम्हीं कुंडलीवर असं म्हणजे कुठलीही गोष्ट हं बन म्हणजे कांहीं तुम्हांला समजा कांहीं महत्वाची कामं करायची किंवा तुमचं लग्न लग्न झालं किंवा कांहीं असं त्यांच्यावर बघता का तुम्हीं कुंडली वगैरे सांगाल का तुम्हीं कांहीं माहिती तुम्हांला माहिती का मला आहे. माहिती पणं मंग तुम्हांला पणं विचारते असं तुम्हांला आहे का विश्वास
मला तर बरं तू म्हाला सांगू ना मला तर कुंडलीवर विश्वासच नाहीं मॅम खरं सांगू तर म्हणजे मला का तर आहे ना भरपूर जणां अनुभव मी बघितलेला आहे की कुंडली पणं पणं मंग त्याचं म्हणजे व्येवस्थित चालतं नाहीं वाईट होतं म्हणजे कधी कधी आपणं विचार करतों की कुंडली बघितली बा आता सगळं व्येवस्थित होणारं आहे पण ती गोष्ट यॅटोमॅटिक समोर दिसून जाते की हे चुकीची होती बरं का आणि मंग नंतर ऐकायला अरे आपणं तर कुंडली बघितलेली होती यांच्यामध्ये का बर चुक तरी का चूकीच झालं यांच्या सोबत असं म्हणून मला कुंडली वर विश्वास येत नाही विश्वास होऊ राहिलेला आहे की हे चुकीचं होतंय हे असं व्हायला नव्हतं पाहिजे एवढं बघून पणं का बरं असं होऊन गेलं
नाहीं पणं तरी काय लोक काय करतात मंग आता कुठल्या समाजात जमवाजं लग्नं तर आधीच ते बघून घेता ब्राह्मणांकडे नाहीं कां कांहीं हे आत्ता केलं तर चालेल का आणि हे कांहीं दोष आहे का ग्रहांचा व बरे असं बघतात लोक त्यांच्या नंतर मंग दोष त्रास लावता त्यांच्या वरती मंग ब्राह्मण विचता मंग त्यांच्या वर मंग शांती वैगैरे करतात मंग त्यांच्यानंतर मंग ते लग्नं जमवायच्या मागे लागतात मंग तेंव्हा स्थळं वगैरे बघता नाहीं कां
हम्म पणं तुम्हांला वाटतं का ते योग्य आहे कां तुम्हांला वाटतं ते योग्य है कुंडली
म्हणजे अ नाही म्हणजे मला पण असं टूमाइंड्रेडच आहे म्हणजे दोन्हीं मतं आहे माझे हो पणं नाही पणं असं म्हणजे कधी कधी असं वाटतं का कांहीं प्रॉब्लेम्स असली तर मंग आपणं कुंडली बघितलं तर मंग प्रॉब्लेम्स स्वाल होऊ शकतं का नाही. का
हा
माझं म्हणजे म्हण असं असतं कां अ म्हणजे प्रॉब्लेम जरी असले किंवा नसले म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम केला आला कधी किं नाही, आला ते आपल्या कर्मावर च अवलंबून असतं, पणं आप एक आपल्या मनाचि जी काय म्हणता त्याला समत ध्याण साठी आपण कुंडली बघ तो आस पणं मंग कुंडलीमध्ये एवढं काय काय लिहिलं असतं का ते पुढं काय काय घडलं काय काय, नाही पणं त्यांच्यामध्ये काय काहींच्या आयुष्यात ते घडत पण नाही कधी, कधी हम्म. कधी, कधी त्या व्यातीच्या त्या बरोबर ते गोष्ट आधी पणं होऊन जाते. हे त्यांना कसं काय माहिती ते भविष्य घडवा, घडवणारे कोण असतं ते कुठून बघता ते नाही कां हे हे सगळं ह डिजिटली ते ह डिजिट ते ली टायपिंग केलेलीं असं हे असं मला वाटतं असं असं असतं मंग कुंडली, बघण म्हणजे कुंडली नाहीं. कुंडली नाही बघायच पणं आपलं म्हणजे काई ग्रहांचं दोष वगैरे यांच्यावर आहे म्हणजे यांच्यावर, आपणं बघू शकतो की कांहीं दोष असलं तर आपणं त्यांची शांती करू शकतो नाहीं कां? याय खरं असं असं मला वाटतं असं
लगबग शांती आता जन्म होतों. जन्म मृत्यू आपल्या हातात नसतो, तो योग्य असतों तो होऊन जातो. पणं मंग त्यांच्यावर शांती करणं योग्य आहे का शांती म्हणजे त्याहातावर नाही काय हे दोन तीन पूजा राहता नाग नारायण, नागबलीची पूजा आता नवचंडीची पूजा नरसाची पूजा राहते. हे करणं योग्य आहे का ताई
नाही योग्य नाहीय ते कारण ब्राह्मण फक्त काय करत ते त्यांचे पैसे त्यांचा एक तो व्यवसाय येतो ते कसे ते पैसे ते वसलू करायचे ना कसं मंग ते लोकांना बरोबर ते त्यांच्या अ मदानी म्हणजे बरोबर पैसे सांगता. मार्गदर्शन करता ते म त्याच्यावर माणूस कसा मंग भाळून जातो मग आपल्याला वाटतं, नाही खरंच हे सांगत हे खरं आहे बर का पर मग ते थोडी दे वेखि व ते थोडी ते वरतून आलेली का त्यांना सगळं आपलं भविष्य माहित असतं. ही पण एक विचार जर आपण डीपली म्हणजे एकदम खो खोल विचार केला तर आपल्याला ते समजेल ना, समजायला पाहिजे ना आपल्याला नाही. खोटं पण असू शकते हे सांगता येते नाही का? ते पूजा किती मोठी असते त्याचे पैसे किती लागतात. आणि काही लोक तर इतके आंधळ ने विश्वास ठेवता क ते पूर्ण म्हणजे ती गोष्ट करताच ती पूजा करून एवढे पैसे खर्च करताात. पण नंतर त्यांना कधी फायदा होतो. तर कधी नाही होत. आणि फायदा झाला तर ते म्हणता का नाही म आपण पूजा केली त्याच्यामुळे, फायदा झाला. जर तोटा झाला तर ते म्हणता आपलं कर्म आणि त्याच्यामुळे आप मला आस त्रास झाला किंवा आपला तोटा झाला. चांगलं होत नाही ह. विचार करायची ती गोष्ट आहे असं पण मंग हम्म. आता सध्याचे जगात असं चाल का कोणती गोष्ट करायची म्हणजे कुंडली म्हणजे सद करिअर जरी करायचं असलं, तरी लोक ब्राह्मणाकडे जातात लग्न करायचं असलं तरी ब्राह्णाकडे जात काही पूजा कराची असलीरी ब्राह्णाकडे, म्हणजे प्रत्येक गोष्ट करायची क तीथ ब्राह्मण हा लागतोच आणि कुंडली बगतात स ते तिथं बघितल्याशिवाय ते पुढचे कार्य करतच नाही. असे आता समजा सुतक हम्म सुतक झालं. सुतक जरी पडलं ब्राह्मणाला विचारतो आपण नाही का हे कसं करायचं ते कसं ते ब्रा्मण सांगतात म ब्राहमण त्याच्यासाठी आपल्याला किती काय काय, मागतो पैसे माग तो शिदाा मागतो. आपण म्हणतो नाही जाऊद्या ब्राह्मणाला दिलं तर पुण्य हे.
तुम्ही घरबणी ची पूजा राहती. पूजा राहते ती पूजामध्ये आणि त्याच कोण घेऊन जात.
असा मधुण सामान पण ब्राह्मणच घेऊन जातो ना ब्राह्मणाचा तो तुम्हाला तेच सांगते ब्राह्मणाच बिझनेस झालेला आहे ब्रण कमवायच्या माग त्याच्या आपण म्हणतो नाही कुंडली पाहणं महत्वाचं आहे त्यानी पाहिल्याशिवाय पुढच्या गोष्टी होती नाही काही प्रॉब्लेम असला तरणो सलल्व करू शकतो का पूा विधी करून आपलं ते सगळं पण मग तसं नाहीये माझ्या म कुंडली महत्त्वाची नाही आपले कर्म हे सगळं महत्वाचं आहे आपण जर कर्म चांगले केले आपण जर गरीिबाला ते कुंडली पाहण्यापेक्षा किंवा एखाद्या पूजा त्यानां पेक्षा गररीबाला जर दिलं ते खायला तर त्याच्या पोटात गेलं समजा दूध वाजले ते आपण नाही का शंकराच्या जुली वरती दूध सगळं वाया जातं नाही का त्याच्यापेक्षा तेच दूध बाहेर एखाद्या भिकारला दिलं प्यायला तर मग भिकारी तो त्याचा आत्मा शांत होऊन ला अ आशीर्वाद देईल ना त्याच्याने आपल्याला कर्म आपले चांगले होतील ना मग आपले कर्म चांगले झाले तर आपल्याला जर हा त्याचा फायदा येईल हा फायदा होतो त्यालाच समजायचं का काही येकु येत नाही आपलं म्हणजे कुंडलीच समजायची तीय का असं समजायचं न काढता कुंडली समजायची मग आपण असं असा उद्देश झाला माझ म्हणण्याचा मग माझ्या मते तरी कुंडली पान हे गरजेचं नाही असं आपल सगळ्या लोकांच्या म्हणजे आपल्या मनावर किंवा आपल्या कर्मावर डिपेंड असते सगळ्या गोष्टी आपल्यावर अवलंबून असत आपण चांगलं वागलो खऱ्यानी वागलो तर आपलं चांगलंच होणार आपण जर खोटं वागलं वाईट वागल मग तुम्ही किती कुंडल्या पा किती पूजा करा किती विधी करा तर तोटाच होणार तुमचा त्याचा तोटाच होणार तुम्हाला ते तुमचं वाईटच होणार हम्म ते कुठं ना कुठं होतं आजरपणातून जातं कोणी ऍक्सिडेंट मधून जात कुट काय होऊन जातं त्याच्यामुळ कर्म चांगली कारा करा फळ चांगले भेटतील असे कुंडली पाहून काहीच उपयोग नाही कुंडली पाहून फक्त ते सांगता पूजा केली झालं आणि इकडं लोकांना त्रास दिला किंवा गरीबाला एखादा त्रास दिला किंवा कोणाला काही फसवलं किंवा खोटं बोलय त्याच्यात तुम्ही ते कर्म घाला होता ते कुंडली पवनम पूजा करून त्याचा फायदाच नाही होणार ना मग त्यांना वाईट मग ते काय म्हणतील आपण कुंडली पाहिली एवढी पूजा केली त्याचा आपल्याला काही फायदाच झाला नाही मग त्याच काय असं झालं कारण इकड तो तोटा केला ना तुमी तर मग चांगले केले नाही गरीबाला त्रास दिला तुम्ही मग आस असतं ते त्याच्यामुळे कुंडली पाहण्यापेक्षा कर्म चांगले करा अस मला वाटत अस त्याच फळ चांगलं भेटत कर्म चांगलं केलं तर असेय
हम्
त्याच्यामुळे कुंडली नाका बघू अ ज्योतिषशास्त्रानुसार आहे ते एक एक मनाच्या समाधानासाठी बघू शकतो आपण - म्हणजे काय होईल पण त्याच्यात खूप काय काय दिलेलं असत आता काहींचा मृत्यू दिलेला असतो कितीतरी वर्षांनी काही जण ते त्याच्या अगोदरच जाता नाही का मग सांगा काय कुंडली खरी काय खोटी मग ती कम्प्युटराईज अस त्याच्यावर सगळ करून आलेली अस तीं कुंडली डिजिटली असते अस थोडं थोडं ब्राहमणाला सगळ डिटेल माह असतो का देवाच्या घातून आलेला असतोनी सग आपलं लिहून आणलेली असते माहिती नाही का विचार जर केला तर
कसं ते पण सां सांगता स्ट्रलॉजला तुम्ही विचारा ते बरोबर तुम्हाला सांगते कुंडली -आयला विचारा
म्हणजे आता आपण कॉलेज झाल काइ असं गोष्टी झाल्या आपण शिकतो त्याच्यातून आपल्याला ज्ञान भेटत तसच ते एक -शिक्ष म्हणजे एस्ट्रोलॉजी झालं किंवा नाही काइ कुंडली बघ झा शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते- आधीपासून म्हणजे त्या व्यक्तीनींच मांडून ठेवलेल्या गोष्टी असतात नइ का त्यात आपण शिकतो मग त्याच आपण पुढं-कुंडलीच्या माध्यमातून ते रूपांतर करून लोकांपर्यंत पोहोचतो
पोहोचवत आता जो जो जनी आय आय केला असेल त्यानी पण कोण म्हणजे त्यांनीण
हा अभ्यास करून हा त्या अभ्यासातूनच तो शोधून हे करून त्याचं डोकं चालून मग त्याच्यानंतर तो इनपुट काढतो आउटपुट काढतो नाही का असं असतं ना त्याच्यातून तो उत्तर शोधून मग आपल्याला सांगतो ना ते त्याच्या मनाने थोडी अस किंवा वरतून देवानी पाठवलेले थोडे असतात ते माणसाांनीच लिहून ठेवलेलं असतं शिक्षण आता आपण पहिली झालं दुसरी झालं बालवाडी झालं एबीसीडी वगैरे या ऑलरेडी करून ठेवलेले ल्यानंतर आपण पुढ त्या म्हणजे स्पेलिंग तयार करू शकतो्य तयार करू शकतो नाही का तसच कुंडलीच पण झालं नाही असं त्याच्या कुंडलीवर विश्वास नाही ठेवायला पाहिजे म्हणजे-म्हणजे आपल्या कर्म करायला लागेल नशिब नशिबात जे हा निष्प जे घडत ते घडत हम्म त्याच्यासाठी आपण चांगलं वागलं पाहिजे हा ख वागलं पाहिजे खोट नाही वागलं पाहिजे गरिबांन बरोबर कसं राहायचं काय राहायचं हे सगळं आपण ठरवलं पाहिजे असं
हम्म बरोबर ते हे सगळं आपल्याला व्यवस्थित भेटून जात
हो
हम्म
तसच राहतं त्याच्या म कर्म चांगलं करा फळते चांगलंच भेटणार कुंडली पाहून काहीच फायदा नाही कुंडलीमध्येध्ये खूप काही काही गोष्टी दिलेल्या असत
हम्म बरोबर बोलल मॅडम तुम्ही बरोबर सांगितलं एकथ छान बोलला तुम्ही
चालेल चालेल ठीक आहे ठवऊ म बाय हो